हा हॅलो?
पळाला
काय करती?
तुम्हीचे का?
काय करत्या मग, ज्योती वहिनी लई कंटाळ त्या.
का म्हणत्या माही मम्मी कुडं गेली?
उ उफ नानी माझ म्हणजे पाटी, हे टास्क हु राहीले, तर मी करून घेऊका?
मधी बोलू नको तु आ, चैन बैस जरशिक, व्यवस्थित बोल.
म्हणजे?
विषय नको काढू.
बरं बरं.
हं, कू
ए हेपाय आता ते दुसरं म्हणते मी, आता म्हणजे एका माग एक येऊ राहिलं. म्हणजे आता मी ते दहाचं सबमिट केलं ना, त पाच डबल आले, म्हणजे आता मी केलं, तरी पैशे येईन का?
हम्म हम्म, येतात.
येईन का? काय आपण करून देऊ, म्हणजे आता माझं तुमच्यासोबत हुं राहीलं तर मी बोलून घेतेना तुमच्यासोबत जवा लोक झालं तवा लोक
हम्.
तुम्ही कोणा ला आ तुम्ही कसं काय केलत ओ असं!
मी अजून केलंच नाही त्याच् अजून लागायचय मला तू ये ना का ओपण कर एकदा
आ
फोन बंद कर.
फोन बंदच आह.
मग तू कोणा संग बोलु राहीली.
तुमच्यासोबतच
विषय नकोकाढू म्हणु राहीले ना तुला तू अँप बद्दल बोलूच नको ना.
बर बरं.
अखेर पडली का ग.
अ हम अ
तुला आइज म्हणले ना विज
आ
विषय बदल म्हणले होते ना तुला ते कॉल धरल्यानाही जात ना येड्यावानी काउन करती ग.
नाही का.
हम म्हणून तुला म्हणलं विषय बदल तिचं तेच चालू.
नाही आम्ही तर काही बोलतो.
तुम् येडडे दोंगा जे म कॉल कवून होई ना तुमचे
अंत वच ह्या देवराळ हे पकडलं जाईल का
मग तुला आदीस म्हल विषय बदल शिवा नको. काय चाललंय.
मग जमीन कधी घेतली ही बोलू शकत का
बोल येड.
जमीन कस दि जमीन
घेतली काल. काल घेतली काल.
ना ना म्हणून तुम्ही कोणत म्हणज काय बल कायणी
हा.
फ फ्युचर याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही
मला तुम्ही काय बोलताय मला समजतच नाही.
मी म्हणते फॉर फ्युचर म्हणजे आताच्यागवर तुम्ही काय करू शकतात काय म्हणून घेतली माझं हे म्हणणं.
मला ना बकऱ्याची फाईल घेऊन बकऱ्या घ्यायची त्याच्यावर कुरड वाच त्या बकरीच
कधी ी पायल बनायची का?
हा बकरी क फाल लानी की उदस बकरे आये त उदर शेड बनयेंगे.
दस बकरे खायचे हंगे.
आलेत ना ती स्कीम मला स्कीम घे करून घ्यायची आहे ना.
बकऱ्याची बी स्कीम आली.
गिरणीचीय आली.
गिरनी ची पण
अप आहे का ग?
आं
मम्मीचं काष्ट आहे.
नाही मी आम्हाला खासून ही घातलं.
अरे यार मग काशमूळ होतं बघ ती गिरणीची आहे पिकोफालची आहे झेरक्स मशीन आहे.
म्हणजे ना नी प्री
त्याना काष्ट नाही आहे मुस्लिमला.
नानी प्री
फ्रीज भेटती काय अमाऊंट टाकाव लागती मला बकऱ्यांसाठी त्यांनी सांगितलं फी बिव बावीस हजार रुपये भरा लागल. अंदार चे
पण नंतर येऊन जाते ना नाणी पैसे येऊन जात्या.
हा असं चाललंय माझं. हाय त्याच्यावर पण ते आपल्याला सांगतीन तेवढं. हॅलो.
नाही नाणी आपल्याला पैशे आपल्याला प आपल्याला पैशे येऊन जाते नाणी.
माहित नाही बाई पण ते ना समजा आम्ही एस सी मध्ये ना
हा हा.
आले तर येतीन नाही तर मंग ती अ जेरांदराबाच्या आत येत गं. त्यांच्या . आलेला पण होतरा बकऱ्या मग त्यांनी एकदा बावीस हजार दोनशे असं काहीतरी भरले. मग नंतर परत नाही भरले असं.
नाणी तुम्हाला म्हणजे मुलांच्या नावावर पण ते येऊ शक
नाही नाही लेडीजचा सांगितलं त्यानी ते फॉर्मवर आहे माझ्याकडे दोन फॉर्म पडलेले.
मग त्यासाठी कास्ट पाहिजे होतो नाही तर आहे ना चौकशी चौकशी करून बघावं लागल नाही तर मग तिथं जाऊन पप्पाला पाठवून.
अरे नाणी काही करा म्हणजे आता मी सायकलचा पण फॉर्म भरला होता ना काहीये त्याज्याला कास्ट असलं तर त्यालाच येत आता.
हा नाही यार तुम्हाला ओपन असल्यामुळे लय गोंधळं तुमचे.
हा म्हणजे लवकर येत होता इड येत लागत.
हा ना. त्याच्यामध्ये या ते समजा शेअर त्याचाअसणार घर जे नावर त्याचा उ तरा पाहिजे त्याच्यामुळे तुमचे जे घर आहे ते माशमबाबाच्या नावावर आहे.
हा हा म्हणजे नाही लय कुठं नाही.
हा माशिंग बाबा येत. तर त्याच्यामध्ये तुमचे तीन मुलं असल्यामुळे समजा जर तुझ्या मम्मीचं भरायचं आहे तर मम्मी म्हटल्यावर पप्पाचं तुम्हाला घराचा उतार लागल ना पप्पाच्या नावाचा.
आणि म्हणजे ये घर आता तुमच्या नावावर आहे.
हा आता जागा घेतल्या म ते दोन्ही माझ्या नावावर आलं ना ते.
आता तुम्हाला नावाल करायला तुमचं स्वातंत्र्य भरलेय का?
हम्म हम्म.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
हां म्हणजे ते ना लोड घेण्यात मजाच नाही कारण ततुमचे डॉक्युमेंटसस क्लिअर नाही तर काय
नाही आमच्या डॉक्युमेंट्सच क्लिअर नाही आहे ना आता आमची बी डब्ल्यू एस नी करतं होतो
काय कि समजा जागाचं आहे तर ते होऊ शकत नाही कासं आहे तर ते होऊ शकत नाही म उपयोग काय?
तर आई मग माणूस असं बोर होऊन जात.
हा रिकाम झटके रटके त्यापेक्षा नाक उदरसच माहिती असल मग कायल तान घ्यात बस.
हा
हम् मामी काकडी तोडली वाटत. हम् त्या काकडत तोडू लागल्या आम्ही गोबीलावू लागवलो.
कोणचं सोपनी दाखवून तुम्हाला बसून असत नाही सगून
सुकर नाही खाली पाय चालेत गर गर घर खालच्या तोंडाला.
ह हा पाऊस तर नाही ना?
पाऊस नाहीय. पण ते खालचे तोंडाला पानी तोंडून राहतो ते चिखल आह.
हा का?
हा
पाऊस तर लागत ना.
ही कडक उन पडलंय.
हा ना.
हम्म बोलण्या सारखं घरी पडेल ना घरी.
हा म लगे मेरी लगेची पिशाब जलती न
हा ऊन न ज्यादा आहेरंग.
तुमको क्या बोलू
ऊन ज्यादा आहे ऊन
हा ना तू बारिश भी नाही आ री ना पंजाब टकी कुछ बोल र नाही.
म्हणला होता ते पण ह सोळालीईल म्हणून
आज ची तारीख वीेस
चौदा
फर अभ बाकी न जी
ह बाकी त मग बदली बीगे ना थोडीशी
आह
आज बदली ना
हा बदली आईंगी ना पंजाब जग, झूठ झूठ नहीं बोलता.
अ बरोबर करत य तो कस काय अभ्यास करतो मला नाही माहिती पण कारण की हे निसर्ग आहे तो कस काय सांगवतो.
अईवला ना एन सांग होत साव कस काय बोलता
ह ह ऊन पण होतो किंवा त्याच्या दोन दिवस अगोदर ऊन पण होत त्याला काय माहत होतं ऊन येणार.
हवय त्याच्या त्याच्या पशी आणि काही न काही असल ते
आ
त्याच्यापाशी काहीना काय असल.
काय माहिती कस काय कळत त्यांना
क्या हआ काय झालं.
आणि ते असत होत्या मनी पांच्या उडकच पण बोलते म्ह म म मग
काही पण बोलावं लागत म्हणा.
हा काय करता मग.
मग तुमने तुमने आातचे नाश करेल
जाऊन दे पुढचं आहेत ना आपण आहेन त्या परिवारामध्ये यायचे शी घे नाही आपल्या पुढच्या आहेत ना
पण आले असते ना ना आणि
सह सहा त्या कुटुंबात आहे. वर्गळने गेली याच महत्व आहे. काही चव पणच नाही उरल मग काय करते.
हा भाई.
जाऊदे.
नाही, पण मग आता म्हणजे- दोन आर तीन आर असे आले असतील तर काम येतस ना.
हा येतात.
हा ना
सगळ आहे. सगळ्यांची आहे, जरी नाही झाल, मग त्याला काय आपण काही केलच नाहीना त्याला. झाल ते वरतून झाल.
वो तो करणाच पडताना.
तर नाही आपल्या कॉल चालू, आपले कॉल चालू असतील तवा काय ला करायचे.
पल्लीकडून सनी, नाहीतर मी बसते त्याच्यावर. कोणतरी इकड बसामग. त वल्या भिजलेल पण भेटन, मग मी होते तिकड. हम. अच्छा, बसा इथ.
बोला ना.
हा बोल मग काय म्हणते अजून
काही नाही बाई तुमच काय चालू राहतो, आमचं काय इकड म्हाताऱ्या बा
खूपी बाया बहुत हसत्या बोत बहोत बाते करते बोले.
तुम्हाला
मग काय तोंड चालूच राहते बई.
हा भाई, मग इथ काय म्हाताऱ्यासोबत बसाव लागत.
हो. हस्त्यात ते मला आपण जाऊदे. बोलत राहतय आपल सुस्त यायला महत्व आहे. बोलतो ना आपण.
हा भाई.
तुम्ही आणटीच्या चक्कर मध्ये गेलो हो नानी. ती काय करते माहितीय का नानी
हं.
अ म्हणजे, आपल्याला करायच असत की, कोणता व बरोबर तू कालता आणि दुसरयाच च उचलता येत नाही. म्हण ति मला उचलताच येत नाही.
हा ना
स्वार्थी जग आहे. स्वार्थी
हा आणि मला म्हणे नानी नीसत म आहो आणि मला वजडी रहाते का वजडी.
हॅलो.
ते वजडी राती का वजडी.
हा
वजडी राहते ग वजडी वजडी वजडी ती करायची, ती शिजायची होती नानी.
ह
अ ती मला ते फक्त मला मॅसेज च कर मला मला म्हणजे तू, मी करते तुला. आ फक्त माय बोल बोलत खरी बोलत खरी अस चालू.
आ खाली वय हा मग त्या असच करते त्या नुसत परीशान करते त्या
तुमचं त्याच्यामुळेच झाल
मग काय चालू ना आणिक
हॅलो
मग काय चालू अजून
काही नाही बाई या येणार सांगा लागलंय
नाही पांगु राहिले जेवण ते
आ ना हॅलो
हॅलो, हॅलो
कुढं जात्याव कुठं जात्याव
अहो आम्ही या इथ नळीत गुथलो होतो आम्ही न आ नळीत नाही, नाही पडलेली नळीत गुंतले होते तुवा मूळ पडला आ
अहो नानी कदा करो